ता लागाया लागलय की
की ग तुला तुझं का लाग ना
बघ की तुला स्क्रीनशॉट पाठवले बघ वॉर्निंग आलय
थांब असंच चालूच राहू दे थांब तुला तुला एरर आलाय मी कस लावलय बरं लागलय
हा मला तस यायला लागलंय काय कळना
काय बाई तुझी सगळ्यात फोम बघ थांब आमच्या दिदीच्या फोन वरन तुला फोन लावायला तिला हे नाहीये ना
अगं नाही तस खरं येईना झालंय मला पण माने ते ट्राय करू हे डिलेट करून करू काय?
तसं कर
हे कार्य डिलीट करू? ह
कार्या अँप डिलीट करणार?
मग काय करू?
आणि केल्यावर पाचीज, किती झाल्यात आता तुझं?
ये राहूदे बई रिस्कच नको त्यापेक्षा
तेच की केलेलं पण सगळंच गेलं तर
थांब बघतो रिफ्रेश करून
हु कर ठेवतो ब
हा हा